येतोय का आवाज.
हा येतोय.
हम्म
झाली काय पौर्णिमेची मग तयारी.
झाली की ब्लाऊज शिवाय टाकलेत. आता घेऊन यायचं.
हा हा हा. उपवास वगैरे करताय ना मग तुम्ही उपवास. करताय ना त्या दिवशी. हॅलो.
हा बोला आता बोला.
उपवास करताय काय म्हणजे नुसता पुजा तेवढीच करताय.
होय म्हणजे पहिल्यापासूनच नाही आहे काय तुमच्यात.
बसून हायचं मस्त पैकी.
नुसता तेवढंच्.
एवढंच इथ काय करते ती वटपौर्णिमा. किंवा हा सकाळी उपवास करायचा ते वडाला पुजून आलं झालं त्या नवऱ्याबरोबर ह्याचं भांडण. माझी घर मालकीन होती अगं चल बाई. आमच्या सासऱ्यांनी एकदा सांगितलेलं की नाही म्हणून मी करतच नाही. संक्रांतीला पण आमच्याकडें मोठ्यान असते. त्यांनी म्हटले आपल्याकडे हे नाही म्हटलं दिलं सोडून करायचं.
होय माझी फ्रेंड एक आहे तिला पण असंच आहे तिचं पण.
माझ्या जावेच संक्रांतीला मोठ केलत की आम्ही करतच नाही. आमच्या आईकडे करत की.
हा हा. त्यांच्याकड ना म्हणजे, ते दार्जन नाही असं म्हणतात आणि उपवास वगैरे असं काहीच नाही. त पूजा पण नाही उपवास नाही असं.
मी पण नाही सासरीे आमची मला म्हटलेली नवीनच होती.
हा हा.
जूनला लग्नला गेली होतीच. मग गेलेली होती तर नाही करायचं म्हटले मग सोडून दिलं. आमच्या या गाव असं उलटं कुठन काढलं ग. सांगितलंय ते ऐकायचं म्हटलं ते सोडून जाऊ दे तिकडं.
आणि एक एक पाणी असे पण असते म्हणजे तो उपवास रला तर मध्ये मोडायचा नाही. कायम आपण आहे तोपर्यंत तो उपवास करायचाच असं पण असत. त्यामुळे मग अअ म्हणजे ते डिलिव्हरी वगैरे झालं असेल तर मग मुलं व झाल्यानंतर ना एक एक जण चालू करतात, तो उपवास करायला.
तो ह्याचा उपवास अ गणपतीतला ह्याचा हरताळखिचा. आमच्या समोरची होती, आणि हा ती तशी करायची म्हातारी होती, दात नव्हती तरी ते कारिकेची ती खीर बीर काय काय करायची, असायचं तिचं.
होय, आधीच्या माणसांना असं आवडायचं.
नाही नाही, श्रावणात तर ते दारात काढतो की
आवाज कट व्हायलाय तुमचा?
ती काकूठ घरी वाटायचं बनात
हा हा. आवाज आवाज, येत नाही आहे नीट?
तिथं होतो राहायचं ना?
ह हआवाज कट व्हालाय?
हॅलो!
हम नाही, तुमचा आवाज कट व्हाय लागलाय, मला व्यवस्थित येत नाहीये.
आता?
हॅलो! हॅलो! येतोय काय आत्ता? हॅलो!
हॅलो! एक मिनट ह.
हॅलो!
दुसरा नेट चालू करते, हॅलो!
आवाज यतोय?
कट व्हायला लागलाय
हॅलो!
हा, आता बोल आता बोला आवा
आवाज येतोय, काय माझा? हा हा, रेंज प्रॉब्लेम आहे वाटत बहुतेक.
होतय, पण वर तर ऊन आहे आकाशात. सगळं कडक ऊन आहे आणि आभाळ आलय, कि रेंज जात जाती म्हणे, पण आभाळचं नाही आणि रेंज जाती.
कधी कधी होतय, असं पण.
हो.
आमच्याकडे पणं असं करतात, खूप काही -काही सण. आवडीने असतात, आम्हाला मोठ्याने प्रत्येक असं कोणता सण चुकवतात असं काही नाही, आमच्यात सगळीकडे सगळे सण करतातच.
होय ना, मग हे वटपौर्णिमेच्या दिवशीच बेंदूर पण आलाय की?
होय, दोन्ही पण करायचे, मग त्यावेळेला उपवास करायच पोळ्या वगैरे करायच नैवेद्य दाखवायचा. करायचं आणि संध्याकाळी आपण खायचं
हो संध्याकाळीच की आता पोर बेंदूर संध्याकाळीच असतोय मुळात. होळी आणि बेंदूर संध्याकाळीच करतात, इथं आमच्या इथं होळीला कसं? गावाकडे कसं असतंय एका ठिकाणी होळी पेटवत्यात देवळा समोर इथं कसं प्रत्येक जण आपापल्या दारात पेटवतात.
होय, आमच्या इथे पण तसच आहे सगळीकडे असं आपल्या आपल्या दारात पेटवायचे. आणि बाकीची मग जी मंडळाची लोक असतात ती सगळीजण एकत्र येऊन मोठ करत्यात म
आम्ही काही दारात पेटवत नाही गावात पण होते भाड्याच्या घरात तर तिथं घरमालकीनी जी असायची तिथं निवड द्यायच पण ती बारालाच पेटवायची. खरं संध्या हा दुपारच्या बारालाच पेटवणार त्यांनी कामाहून आले किती पेटवणारच. चार वाजता होळी पेटवत्यात खरं.
होय संध्याकाळच्या पुढंच आमच्यात तरी साडेसात आठ वाजतात रात्री.
मग हित मंडळ आमच्या इथ ती पण पोर आठ वाजता गेल्या वेळेस म्हटल जेवायचं कधी बोलवायला आली होळी ला जेवायचं कधी सांग म्हटलं तुम्ही येता वेळाने एकदम
हो सात साडेसात हे टायमिंग करेक्ट आहे पण ते कस ते आग वगैरे चोरून आणायचं मग लावायचं. असं काहीतरी मुलांच गेम असते त्याच्यामुळे जरा वेळ होते सगळ्यात
पोरांच कुठनं कुठनं नियम काढत्याती लय नियम काढ
ते आपण पेटवायचं नाही म्हणते. कोण पेट्रोलल असते त्यांच वि तू ते जाळ असं चोरून आणून लावायचं ते माल्या असते असं बोलतात.
होय काय माहिती.
असं आमच्या इकडे तरी तसं खूप असत. म्हणजे जे चोरून घेऊन जाणार असतात किनी तिने येऊन अस लपून लपून
अ ते चोरून आनायचं काय सुखाच वेळ विसतो. भाजलं म्हणजे ते केवड्याला पडायचं.
हा असे खूप केसेस झाले तसं म्हणजे चोरून घेऊन पळून जाताना पडलेलं.
तेच की तुम्ही कड ती तुमच्या ह्याच्यात त्यांच्या ह्याच्यातली तुम्हाला घेऊन दे का ते घेऊन द्यायच नसणारे पण काहीतरी मग ती लागणार की तुम्हाला ही करणार ती
हा म्हणतानाच असं म्हणजे भांण पण खूप झालं त्याशसाठी असं ह्या प्रकरणात.
भांडणं म्हंटलं की नको वाटतं गणपती आले कि टेन्शन येत. गणपती आठ दिवस सुखाचा असतोय नाही विसर्जनच्या काळात न दारू पिणारी पिऊत नसत्यात वर्ष अस दंग झाला म्हण देवा बस जाऊ वाटतंय तेव्हा रात्री जायचं बंदच केलंय मी जायचं जाऊ तिकडं.
हम्म त्या दिवशी म्हणजे त्यावेळेला सगळीकडेच कुठे ना कुठे तरी काही ना काहीतरी झालेलंच असतेय प्रत्येक वर्षी
कुठ भांडत बसायचं कुणा बरोबर.
आणि घरातले म्हणजे सांगितले तर ऐकत पण नाही आताची मुलं काय.
नाही आमच्या इथली गल्लीतली होती ती ऐकायची म ती पिल्यावर घरातली त्यांच्या बोलत नाहीत आपण काय बोलायचं.
एका वर्षी घरातलीच मॅटर होते त्यांचे पोरग गाडीत जाऊन द्यायचं नाहि ड्रायव्हरला एकदा सांगून ठेवलं गाडी पुढे काढ म्हणून त्याने पुढे घेतल्याबरोबर बर ला रेटली की ना गाडी माग चढायला होती आली की मा गाऊगन. म ते घातलाय की आणि त्याच्या आई बाप भाऊ भाऊ जय बघतच बसलेत घरातन.
ते तो मुलगा कसा असतोय ती माहिती असते ना त्या अ उगच त्यांच्या तोंडाला लागून काय अर्थ असा विचार पण करणारेत.
नाही नाही पण तुम्ही हे आठ नऊ दिवस चांगले गेलेत की नाही तर शेवटच्या काळ तुम्ही नंतर प्या माझं मत आहे प्याताय की नाही प्या काय पाहिजे ते शेवटचा दिवस आहे तो चांगला तुम्ही करा. आ हिथ एकानं गणपतीमध्ये पोरांनी मला हे आणून दिलं पंचामृत म्हणलं का रे अग म्हंटलं तुला माहित नाही गणपतीच्या करंगळीला धक्का म्हणून आणि किती हुशार किती पोर आहेत हा ते घरातल्या आयांना सुद्धा पोराणी मंडळातल्या सांगितलं नाही मग नंतर मी विचारताना काय माहिती म्हंटली मग ते बारक पोराला विचारलं आमच्यातलं म्हणजे ते कांबळेंचं त्या आजीचं ना तो असायच तेो म्हटलं अगं म्ह म्हंटला ती गणपतीची करंगळी दुखवली यांनी सांगितलं नाही होय मी सांगितल बायकांना कळालं म्हणजे तुमच्या घरासमोर गणपती तरी तुम्हाला माहित नाही मग हे केवढ्याला पडतय म्हणजे गल्लीवर काय होऊ नये म्हणून आणि परत अभिषेक केले म्हणजे किती हुशार आहेत पोर
करायच करायचं पण आपणच आणि निस्तरायचं पण आपणच
तलवार का काहीतरी होती ते चुकून झालं त्याच्याकडून
हा हा हा
पण ती भीतीच राहते की मनात सारखी आठ दिवस
होय आठ पण आठ दिवस पण आणि कधी कधी वर्ष पण कधी म्हणजे वर्षभर पुढचा गणपती येईपर्यंत त्याच कधी एकदा आपल्या नुकसान होईल काय सांगता येत नाही
आवाज तुटायला परत
होय होय ठीक आहे ठेवया आपण आणि परत करूया मग नंतर
आह
ठेवते मग आता परत आणि करूया आपण
अज गेला तुमचा